हॅलो.
हॅलो.
हॅलो बोल रे श्रवण, आवाज येतोय?
ह
हम्म
काय चालू आहे.
काय नाही जेवण करतो, आता तुझं काय चालूय
काय नाही, जेव्हा झा
अच्छा अच्छा, का नुसते कॉल करण चालू आहे, काय याला.
हो, तेच चालू आहे आता.
हम् हम् काय म्हणत धंदा पाणी.
काहीच नाही, आता सध्या सध्या काहीच नाही. पेपर दिला, आता पेपर दिला आता. वीटच
नीटचा वेपर दिला का?
हा
बापरे चांगलाय मग किती पर्सेंटाईल, रिझल्ट यायचंय.
घयचं आहे.
कसा गेला पेपर.
पेपर गेला चांगला, पेपर गेला चांगला
हम्म चांगला आला पाहिजे.
हम्
एक मिनिट, एक मिनिट थांब तुला कोणाचा तरी, कॉल येतोय का रे.
नाही आता येऊ, लागला बा म का केला.
अच्छा.
हा हा
नुसते कॉलर कॉल लू आहे नाही.
हो काण करावता.
अच्छा मग मी पोळी, कशात आहे ग. हम्म होय दे. हा पूषणे पूषणे आला अच्छा. हॅलो हम्म हम्म हम्म. हम्म हा का हम्.
नर स्वयंपाक.
नाही स्वयंपाक तर झालेलाच आहे.
काही की भाजी प
कोणणी तर बला.
होव का.
हम्म.
बरं आहे, मंग त.
हो बिट्ट्या हवऊ, लागल बिट्ट्या.
त्याय का
हम्म, मम्मी हेे अशी ना आपलं काय, म्हणजे बेसन मंदिरातून आणलेलं
लिंबू शिकंजीचा बंद केला काय मग?
हो, झाला आणि सीजन संपला ना.
काय, संपला सीजन का? दुसरं बी येतो. दुसरं मी होता ना, वाटते सोबत काय तरी
हां, उन्हाळा संपला की फ्रूट कप संपून जाते.
हाव, ते बी आहे समजा.
हां.
आणि ते दुसरं एक होतं, ते भेळ
ते भेळ एवढी चालत नाही ना, भाई.
नाहीच आलत का, टाईमली जाते का फक्त? त्यात आत्ता काय करायचं मग असं?
आता माझं ते हे चालू आहे ना, ऑनलाईन.
हं, इंस्टाग्रामवर जा. यायला का मग, कारण तर ते एक नं
नाही, अजून चालू व्हायचंय.
काही ना काही येत असतील, थोड्या लोक
नाही. प्रमोशन येतात रे, अस नाहीे येत.
हां.
हम्म.
परमर्श येता.
आपल्या एका रेंजची
आज जसे आले तसे, ज समोरच्याची ऐपत पाहून आपण रिल्सचे पैसे घेतो.
किती देते
हां, ते आता ते समोरच्याचे ऐपत पाहून असते आपलं. जर छोटा बिझनेस असला, तर पाचशे घेतो. मोठा बिझनेस असला, तर जास्त घेतो. हम्म.
हो, बराबर आहे.
तो काय चालू आहे?
काय नाही, आता काय पाहून घरी आल्यात, ठरवून निघायचं.
मला ते आवाज नाही येत आहे, तू जरासा बाहेर जा ना.
हॅलो! हॅलो!
हां, हा येतंय, येतंय तसं. म्हणजे तुझ, तुझ्या आईचाही आवाज त्यात मिक्स होतय ना.
हां, हा.
हां, तर बाहेर जा थोडस.
आवाज यायला का, समदा तुला?
हां, ये.
आता नाही येणार.
आता नाही यायला, बोल हम्म. मग
हां.
मोबाईल तर हातात
आवाज कटत आहे भाई.
हॅलो,
हा.
मोबाईल हात मोबाईल हात पकडा नाही आवडत म्हणून हेडफोन लावले. मोबाईल ठेवला बाजू
अरे ते हेडफोन काढ आणि मोबाईल हातात पकड. तुझा आवाज कटत आहे हा.
हेडफोन काढू का मग.
हां.
का म एक मि
हा.
हॅलो,
हां बोल आता.
हॅलो,
हा बोल बोल बोल हा तुझा नंबर आहे कारे.. हा हा नंबर तुझा आहे का?
हा हे माझाच ना.
हम्म माझ्या याच्यात कशु नावाने सेव आहे.
हा पहिले होता तिच्याकड मग मी घेऊन टाकला.
हम्म हम्म हम् बरं.
ह
मग वाशिम मध्ये एखादा बिझनेस पाय ना,
बिझनेस पाहू आता पहिले एकदा यचा रिझल्ट येऊ देतो.
हम्म बरं
कॉलेज वर बघू कॉलेज भेटलं चांगलं तर करतायेत.
हा बरोबर आहे.
मंग अजून.
तू सांग पाऊस तर चांगलाय. तुमच्या इकडे सांगा आमच्या इकडे तर आमच्या इकडे तर मुसळधार आलत त्या दिवशी चार पाच दिवस
आज आज आहे का पाऊस आज नाही.
आज सकाळी होत ना.
हा का.
तुमच्या इकडे
नाही इकडं नाही आज पाऊसच नव्हतो.
कार
ते काय भूकंप आला म्हणतात भा
हा हिंगोली पुसद.
ह तिकडे जाणार
भूकंपाचे झटके.
जाणवली का.
आमही इकडे नाही त्या म्हण जानवल.
हम् इकड काहीच नाही तिकडं नांदेडला झाले म्हणतात मोठे
काय आमच्या इकडे तर काहीच नाही आमच्या इकडे यान मना जरसें भूकंपाचे झटके, आपले बी पाहिजे जरा असे
मागच्या वेळेस मागच्या वेळेस आलता तेव्हा नांदेड ला आलता यावेळेस नांदेडच
होव वा.
हम्म.
हम्म.
मग अजून.
आता असते ते
आयुष, आयुष आहे का नाही याच्यावर? नाही नाही याच्यावर
नाही नाही आयुष नाही.
नाही का.
हम्म, हम्, आयुष असता तर मग आयुषले आयुषले फोन लावला असता सगळ्यात पाहिले.
हा त्याच्या स्टोरी लईच भारी राहिल्या भाऊ,
हा बा आयफोन आहे त्याचा जवळ आता काय म्हणावं,
नाही ते दुसरं ठुकरा के मेरा प्यार
अरे बाब, हाव हाव.
झालाय काय काही
काय त्याचं चालूच राहायचे.
हम्म ते झाले किती ते झाली किती
हम्म का खहज
नुसतं म्हणल म्या त्या दिवशी स्टोरी दोन दोन दिवस लगातार तशाच ्या पीसायला त का त्याबाद रीलस टाकली त्यान हा
अरे लय खतरनाक
त्यावर रीलस टाकली त्यानं, ती एक तू समजव वेड्या मनाला,
ह राबा
मला तर काहीच माहित नाही मी फॉलो लिस्ट मधून निघाय काढून टाकले ना सगळे लोक.
काहून?
तरी ते अकाउंटची रच नव्हती जात म्हणून
तशी जात नसते का रीच
ह्, हं.
म्हणजे जास्त आपले फॉलोवर्स फॉलोईंग नाही पाहिजे का?
ह हा अ
हं
अरे ते कसं होते माहिती का?
हा.
आता आपले फॉलोअर्स असले अ तेे फॉलोअर्स आपले रीलल्स पाहत नाही आपण जर फॉलो केलेलं त्या् फॉलोबॅक देऊन तर मग त्या व्हिडिओची रीच कमी होऊन जाते.
हा. त्याच्यामुळे समजा
असं होते मग कणलं
आणि मग ते व्हिडिओ व्हायरल करायचा असेल तर काही असते का त्याला ऑप्शन?
नाही व्हिडिओ व्हायरल करायचा असला तर नाही, ते बूस्ट करायचा असला तर ऑप्शन असत.
तर बूस्ट काय होते समजा मग
त्यांना लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचते पेट मध्ये,
हो का, म्हणजे सगळ्यापर्यंत लवकर लवकर पोहोचते का ते?
हाव.
त त
त्याच्यामुळे पण तेल पैसे लागते बाई.
हॅलो. हॅलो. हॅलो.
आं.
पण तेला पैसे लागते म्हटलं.
ह्.
तुून मेसेज आले अरे कोणाचे? हॅलो. हॅलो. हॅलोॅ. सध्या नाही ना. हॅलो आ आता काली मंदिरातून आ वाढेत. हो म्हण को